हा.
हम्म काय म्हणतोय पाऊस.
पाऊस झाला त्या दिवशी जरा चांगला. आता काय आता थांबलं आता, हा आता करतीये. म लोणचं करायचंय, मी काही नाही, ते कैरीच्या फोडी अ त्याच्याकडनं धु धुन आणतो, कैरी. मग फोडी पण करूनच आणते, मग घरी आणल्यावरती मग, हळद मीठ लावून ठेवतो. त्यातलं पाणी हे झालं की, मग थोडं सुकवल्या, किंवा मसाला टाकून, त्याच्यामध्ये सगळं तेल तिखट, मसाला, तेल गरम करून, गार करून, म त्याच्यात घालतो. हा तुम्ही कसं करता, कुठला मसाला वापरता.
आम्ही घरी तयार करतो, ह.
कसं काय काय घालत, मला पण रेसिपी सांगाव.
मोरीची डाळ, गूळ,
हा.
मेथीचे दाणे, थोडी बडीशो म्हणजे गोडसर पण चव येत ना थोडीशी त्याच्यात, मग ते घशाला तिखट लागत नाही असं.
अच्छा हा अरे वा. बघ मला थोडस अंबटसरच आवडतं, पण थोडस अस, ह. हा.
नाही ते तिखटपणा घशाला जाणवतो ना, म तो नंतर काहीच म्हणजे वयस्कर लोक असतील तर म्हणून मग थोडस, आणि तस आपण गुळ घालतो म्हणा थोडस,
हा थोडासा घालतो आपण. हो थोडासा घालते, पण म खूप नाही असं, गोड असं, नाही करत, असं.
हा हा हा, अच्छा, तेच ना, मला एक करायचंय पण बघू म्हटलं, आता उपास आलाय सोमवारचा वट पौर्णिमेचा, पूजेला जात ता कि नाही बाहेर, का घरीच?
हम् नाही घरीच करत. या वर्षी चाललाय विचार. नाही आता फांदी नाही मिळत ना, आता.
हो तेच ना, खरंचे ते, बरोबरचे ना आता त्या च्या उद्देशच हा होता की, आप आपल्याला ऑक्सिजन मिळावा वडाच्या झाडापाशी पण ते सगळेजण शॉर् फटकट सोडतात आजकाल हम्म.
नाही आी पण ते मिळणं बंद झाल्यापासत मग नाहीच मग घरीच पूजा करतो आम्ही पण ह्या वर्षी चाललाय विचार हो.
गर्दी असली की तेही आहे शांततेत करता येत नाही पूजा
हो खूप गर्दी असते आणि इतक्या बायका असतात की मग अगदी करायची. म्हण करा खाली पूजा अस होन जाता. च्या घरी शांततेत होते तरी मग
हो ते पण आहे पण या त्या आपल्या पूर्वजांनी जो संदेश सांगितलाय तो बाजूलाच राहतो. तो करायचा म्हणून करायचं तर शॉर्टकट शोधतात लोक
खरंच आहे खरंच आहे हो ना हो. काय म्हणत बाकी अजून
बाकी बाकी काही नाही ठीक चाललंय.
हा आमचं तर काय आता साखरांंबा ह करायचा चाललाय विचार थोडासा मिळाली तर हो साखारंबाई थोडासा करणार आहे आणि होरसं लोणचं मग कसं जरा श्रावणापर्यंत
परता
ह तोतापुरी
हा ती गावठी जरा जास्त आंबट असते ना.
हा किंवा मग कलमी आंबा असतो ना. मग तो आणतो आम्ही आणि मग त्याची त्याची साखरंबा करतो.
अच्छा अरे वा.
हा कसं श्रावणापर्यंत जरा मग तेव्हा उपवास असतात. मग जरा असं तोंडी लावायला असलं की जरा बरं पडतं तोपर्यंत पुरतो.
हो ना मग पोरां नाही जरा चार घास जास्त खाल्ले जातात तेवढेच
तेच ना असं ही पोळी भाजी खायला नाही म्हणतात हे असं हवं असतं पोरांना असं काही दिलं की हो मग ते हवं असतं मग काय डब्या दिलं तरी चालतं. ह् हो ना.
शाळा सुरू झाल्या आता मुलांच्या
हो शाळा सुरू झाल्या मग काय एक सुरू झाल्या. कि मग डब्याला काय द्यायचं आणि रोजचा प्रश्नच असतो ही भाजी नक कोती भाजी नको. कसला हो का कसा करता.
काय नाही असं स्मॅश करून घ्यायची कैरी आणि आपलं साखर टाकून आपलं जॅम कसं करतो आपण घट आटवून घ्यायच असं तू म्हणजे मग कस? पोळीला लावून दिला ना की मग तो रोल पण छान वाटतो मुलांना खायला
अरे वा बरे मग करून ठेवायला काही हरकत नाही. बरं पडेल जरा रोज रोज साखर आंबा खाऊन कंटाळायला कि जर आहे असं. दिलं किंवा चालत हो ना. पाऊस तर कुठे गायब झालाय काय माहिती गरम व्हायला लागलाय परत
हो आला आणि आशा लावली तेवढी येतोय येतोय करून नुसतं गरम होत आभाळ येत.
हो ना लोकांनी नवीन रेनकोटच्या ल्या वगैरे घेतल्या कमीच ये हो गेल्या वर्षी पाऊसही खूप झाला आणि थंडी पण खूप होती या वर्षी काय माहिती कसं काय पाऊस पडला पाहिजे पण नाही तर पाणी हालच आहेत पाण्याचे सगळे
पाण्याचे हाल आहे आत्तापासून पाणी कपात पाऊस नाही पडला त मग तर पुढच काही सांगताच येत नाही कठीणच ये सगळं
खरंच ये ना खरंच ये हो आणि काय म्हणताय
मग झाला अभ्यास सुरू शाळेत
हो झाला व्यवस्थित सुरू झालाय आता तर ट्युशन हो ट्युशन लावली ना जातात ना सकाळी करत अजिबात नाही मग बसलं की मग आई समोर मग मुद्दाम काहीतरी हे हवंय ते हवंय असं काहीतरी चालतं हम्म ट्युशन लावली म्हणजे कसं कंपल्सरी बसतात तरी तिथे त्यांच्या भापाने जरा हो हो खरच आहे मग तिथे धाकानी करतात मग तिच्यावर ओरडतील
तेच ना आणि कॉम्पिटिशन किती आहे आता करण्याशिवाय तर गत्यंतर नाहीये
काय म्हणता अजून
काही नाही तेच
हा काय
रीच म्हटलं रेसिपी विचारावी लोणच्याची म्हणूनच स्केला होता फोन हॅलो
ह